हॅलो हा हा बोला की, हो हो येतोय की, काय ना बघा बसले. तुम्ही?
मी पण बसलोय. मग काय अजून,
काय नाही बघा निवांत. चहा वगैरे झाला?
हा, झाला की तुमचा? हा हा मग तेच म्हटलं. परवा, म्हणजे आता गणपती येतोय ना.
होय होय लाडका सण. लाडका सण म्हणून ओळखतोय ना आपण तो.
हा हां मग तो अस म्हटलं तुम्हाला म्हणजे तुमच्याकडे कशी तयारी असते. म्हणजे ऐकावी आणि आमच्याकडे कसं असतं ते तुम्हाला सांगावं. म्हणून कॉल केला होता. तुम्हाला,
तर आमच्याकडे म्हणजे, आता तरी म्हणजे सणच म्हणजे पहिला कस आमच्या इकड असते की म्हणजे आपल्याकडे गणपतीच पहिला जाऊन ती मूर्ती आपल्या आमच्या इकडे हे करतात म्हणजे अजून बराच वे आहे तरी तरी आमच्या इकड तयारी ह आणि आमच्या इकड. अजून म्हणजे तयारी चालू नाहीय किती आमच्या पंधरा दिवस आधी. ती सगळी येऊन तयारी वगैरे आम्ही करतोय आमची फॅमिली भरपूर मोठी आहे ना. त्यामुळे आम्ही पंधरा दिवस आधीच ही तयारी करतो. म्हणजे आमच्या फॅमिलीत कशीच. सगळी लोकं राहतात की, म्हणजे आ्या, मामा, काका आमची सगळे एकत्रच आहेत लोक. त्यामुळे मग तुमच्याबद्दल जरा सांगा म्हणजे आम्ही पण तस ट्राय
होय म्हणजे कसं आता आमच्या इकड पण तुम्ही सांगितलं तसं आमच्याकड मोठ कुटुंब. बाय. हम् मग तस आम्ही पहिल्यांदा आता ज जस आम्हाला हवा आहे तसा गणपती. आम्ही म्हणजे ठरवतोय पहिल्यांदा म्हणजे एक महिना आधी आपण आपण. पण ठेवतोय म्हंजे तस् त्यान सांगायच की, असं असं. आम्हाला म्हणजे आधी कसं फक्त शाडूच्या मूर्त्या असायच्या गणपतीच्या. हा मग आता कस ते प्लस्टर ऑफ पॅरिसच्या महूर्त्या असत आणि त्यामध्ये. आपण कस आता डेको म्हणजे डेकोरेट. वेगळे वेगळे गणपती असतात म्हणजे आता म बघा जरी दे म्ह म्हणजे देवाच्याच रूपात म्हणाय गेलं तर बाळूमामाच्या रूपात असत. होय कृष्णाच्या रूपात असतोय गणपती अ महादेवाच्या रूप रूपात असतोय असं प्रत्येक रूपात गणपती असतोय. होय आणि. आणि तसच म्हणाय गेलं तर आता अ म्हणजे आली अलीकडच. म्हणजे ह्या काळात कस आलंय की डॉक्टरच्या रूपात गणपती. म ते येतात होय सैनिकाच्या रूपात अस तात शेतकऱ्याच्या रूपात असतात होय मग तेच हा. कसं आमच्या इकड असतं किंवा आम्ही पहिल्यांदा ज स डेकोरेशनच कसं ठरव म् हण ह ह थम डेकोरेशन करायच मग त्या म्हणजे पद्धतीने ना गण ते आणाय मग आम्ही अस का अस वेगळा गणपती नाही आणत जसे ते आहेत तसेच. गणपती आम्ही आणतो.
आणतोय होय.
हा मण आता मग कसं आधीच्या काळात प्राचीन काळात कसं. क लोकमान्य ठळकांनी. तिची सुरवात केली आधी कस फक्त ते घरात आपण घरोघरी गणपती आणायचो. आणि हे म्हणजे आता आता कसं अं घरोघरी गणपती असायचे. चे आणि मग त्या वळेला मग ती प्रथा बंद करून. लोकमान्य टिळकांणी सार्वजनिक गणपती सु सुरू केला म्हणजे एक गाव एक गणपती. प्रत्येक गावाचा एकच गणपती हा असं करायचे खेडे गावामध्ये ते. खरं आपल्या इकड कसं असते, आता ती प्रथा बंद होऊन आपण म्हणजे आपल्या लोक कसं करतात. प्र ग म्हण नी गणपती पण असतो आणि घरोघरी गणपती पण असतात हा.
लोकसंख्या वाढल्या त्याची.
आता तरुण पिढी जी आहे, ती म्हणजे आता कसं करतात की. मंडळ तयार झालीत ना ती हा हा गणेश म आता गणेश मंडळ आहेत, म्हणजे एका गावात भरपूर एक जवळजवळ सात ते आठ ग गणेश मंडळ असतात ह मग त्याची प्रत्येकाचे वेगळे वेगळे गणपती असतात. मग त्यांचे अं सजीव देखावे असतात मग त्यांचे कार्यक्रम असतात. महाप्रसाद वगैरे असतात हा मग तसं आधीच्या काळात नव्हतं आधीच्या काळात फक्त तर एकच एक गाव एक गणपती मग त्या गावातील सगळ्या लोकांनी एकत्र मिळून तिथ गणपती आणायचा तिथच एक गावाच्या कुठ वेची वर्ग म्ह ि मभी पंचाती समो तथ गणपती बसय मग करायची सजावटी करायच्या हा होय असं होत तर मग आता पण आपल्या म्हणजे आमच्या इकडे तर पण एक गाव एक गणपतीच असतोय होय ह म्हणजे आम्ही असं जरा खेडेगावामध्ये आहे ना
हा हा हा
हा म्हणजे तिथं एक गाव एक गणपती असत म्हणजे आम्ही कसं करतोय की पूर्ण आमच्या गावातील सगळी लोकं मिळून तो गणपती ठरवायला जातात हा मग सगळ्या म्हणजे ज्या ज्या स्त्री आहेत त्या गणपतीच्या ल्या दिवशी मग तिथ सगळं स्वच्छता करायची चडा टाकायचा रांगोळ्या वगैरे काढायच्या आणि मग सकाळी लवकर उठून आम्ही सगळेजण गणपती तिच्या आगमनासाठी सगळेजण जातो गाव गावातील लोक हो म सोबत होय मग सोबत कस जे ढोल ताशे वगैरे असू देत मुला अस दे ते सगळं आम्ही सोबत घेऊन जातो तो मग बाप्पाच आगमन असं मोठ्या म्हणजे मोठ्या आणि आनंदान होत आमच्या गावात हा मग गणपतीची कशी ती पुजारी वगैरे असतात ना मग त्यांना बोल त्यातपचार पूजा असत्या
हा बर
हा म्हणजे ते गणपती गणपती स्थापनेची जी पूजा असतात त्याला ोडोपचार पूजा ज म्हणता
हा हा हा
पुजाराला बनवून ती सोडोपचार पूजा करवून घ्यायची म मग आरती करून घ्यायची गणपती ची महाआरती असते मग गावात आमच्या ह मग महाआरती असत्या आणि मग महा आरती झाल्यावर म्ह नाही वदा ततनपतीला मण वैद कसा आमच्याकड जं म्हणजे कस गव्हाची खीर शुभ मांडली जात म्हणजे पहिल्या दिवशी गणपती ज्या वेळेला घरात येतात त्यावेेळेला अ हा लाल गवा्हाची म्हणजे
खपली होय होय खपली गहू
हा मग त्याची खीर करतात मग हो पहिल्या दिवशी त्या खिरीचा म्हण मानल्याच असतो आपल्या इकड म्हणजे आमच्या इकड हा मग ते सगळेजण खपली गव्हाची खीर बनवत मग मग त्याला नैवेद दाखवायच मग पाच दिवस वेगळे वगळे नेवेत असतात एक दिवस उकडीचे मोदक करतात एक दिवस शिरा करतात एक दिवस लाडू करतात असं पाच दिवस वेगळे वेगळे प्रसाद करतात आमच्या इकडे होया आणि प मगवररीच्या वेळेला मगवर कशी ती अ हे गौरीची जी झाडं असतात हम् ती लाल फुलाची झाडं असू देत गवरेची मग ते शंकरोबा. मग त्या कस आमच्या इथल्या गाव गावच्या सगळ्या असऱ्या एकत्र मिळून एक गौरी असते ना आमच्या गावातली मग ते जाऊन मग कडेला सोय नदी नदी आहे ना आमच्या गावाला मग तेी नदी काढ ऊ त्या कशी सग म्हणजे गरी वगरे भ तिथ पूजा करतात व तिथ ते फुगड्या म्हणजे जि् फुगडी खेळ वगरे खेळतात मग ते रिंगण धरून गाणंगर ते म्हणतात हम् म्हणजे कसं होय म्हणजे एक गाव एक हा एक गाव गणपती असल्यामुळे आमचे कशी एकोप्याची भावना असते पण मज्जा येते ना सगळेजण एकत्र मिळून तो सण साजरा करत असतो बायका पण कशा दिवसभराच्या कामातून ते असं म्हणजे अ दगदगीचं जीवन असतं ताणतणाव आलेला असतो त्यातून कुठ तर म्हणजे सुटका मि विश्र मि म्हण ग या सणा म्हण निमितन ते मग गौरी त्यां भरतात मग मज्जा वगैरे सगळे गाणे रिंगण वगैरे धरून गाणे वगैरे म्हणतात सगळ्या बायका मग तिथन ते गौरीच म्हणजे गौरी उचलून घेऊन मग ते गणपतीच्या जवळ ठेवतात मग ते त्याची परत पूजा केली जाते मग त्या दिवशी आमच्या इथं अ भाजी भाकरीचा निवध असतोय होय भाजी भाकरीचा निवद आणि भाजी भाकरी ती पाटवडी परत बेसनवडी, हम्म शेंगदाण्याची चटणी, कोरट्याची चटणी असं काय तर असा म्हणजे ने हा होय. नैवेद असतो सगळ्याचा हा मग ते नैवेद्य वगैरे दाखव मग तिथून मग तीन दिवस मग हे करतात मग गौरी गाणं रोज रात्रीच्या बायका, सगळं त्यांचं जेवण वैगरे झालं आवरलं की, संध्याकाळच्या वेळेला त्या गणपतीच्या जवळ सगळेजण मिळून सगळं ते रिंगण धरून ते डा म्हणजे गाणी ते लावून हे करतात, नाही मज्जातन करतात सगळे खेळ खेळतात म्ह ते सु सुप्पाचा खेळ असू दे घागरीचा खेळ म्हणजे आधीच्या काळातले, जे सगळे सगळे अस ते आतापर्यंत आमच्या गावात सुरूच आहे. होय म हो होय. मग गणपतीच्या वेळेला विसर्जनाच्या पण वेळेला कसं असतं आ म्हणजे हा म्हणजे त्या गणपतीच्या काळात मं आमच्या इथं सार्वजनिक कार्यक्रम ठेवतो. म्हणजे गाव भजन असू दे, म्हणजे गावातील लोक सगळेजण मिळून रात्रभर भजन वगैरे म्हणतात. हा मस्त हा मग स्त्रियांसाठी विरंगुळा म्हणून, होम मिनिस्टर वगैरे कार्यक्रम ठेवतात. सजीव दे हा बई म्हणजे नाटक वैगरे एखाद्या म्हणजे विषयावर नाटक वैगरे कसं शेतकरी आत्महत्या वै गरे वाढल्यात ना, मग त्यावर एखादं नाटक वगैरे बसवतात, मग तो सजीव मग शेवट शेवटला कसं महाप्रसाद असतो आमंच्या इकडे म्हणजे एक प्रकारचं अन्नदानच असतं आमच्या इकडे. हं मग मग महाप्रसाद वगैरे ठेवतात. मग काय गणपती बाप् पाच विसर्जन होत मग विसर्जनाच्या वेळेला पण आम्ही असं म्हणजे तो गणपती नदीचा नदीत वगैरे काय टाकत नाही. मग नदीच्या बाहेर कुंड ठेवले जास्त, म त्या कुंडात पाच वेळा हे म गणपती बुडवला जातो आणि अं झाडाच्या खाली म्हणजे मोठं झाड आहे आमच्या गाव बघायला. तर झाडाच्या खाली तिथं गणपती ठेवला जातो, जेणेकरून जे आम्ही जो शाडूच्या मातीचा गणपती आणलेला होता त्याची माती परत त्या झाडालाच मिळ म्हणून आम्ही हा तिथं बनवतो, मग आमच्या इकडे असा साजरा कर
खरंच खूप छान आहे की तुमच्याकडची पद्धत. हे ते शहरातल्या माणसांच्याकडन आहे ना तशी म्हणून ऐकायला खूप छानवा
होय होय मग तुम्ही माझा ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद.
हा ओके.